होो
कशायेत.
मी बरिय, तू कसाय.
मी पण मस्तय, काय करतेस?
काय नाय बसलीय, तुज काय चालय.
आता सत्ररी खातोय.
होय, आवाज येत नाही तुझा, जोरात बोल.
आता येतोय का?
हा.
हा बोल, संत्री खातोय ग.
होय का? हा ह ह, बाकी काय म, काय चाललंय, जेवला की नाइ म
नाय अजून, थोड्या वेळानं जेवायचं. नाष्टा झाला आता, तुमचा झाला काय नाय नाश्ता.
हो झाला, आता थोडस बाहेर जाणारेय, हम्म हम्म.
कुठ इंडस्ट्रियल व्हिजिटला जाणार आहे का तुम्ही?
नाइ अजून ते सुरू नाइ झालेल. आ अरे त म हे आहे जरा कार्यक्रम आहे. मणजे कस माहितीय का बारक्या मुलांसाठी ठेवलय. हा म्हणजे बारके म्हणजे सगळ्यांसाठीच हाय म्हणाव. कस फोन वगैरे बोलत फोनवर म्हणजे कसं आपण फोन वैगेरे ज्यास्त बोलतो त्याच जे म्हणजे असं काय म्हणतो आपण डीसाईडवानटेज किंवा चुकीचे परिणाम काय काय होऊ शकत्यात. तेज जरा माहिती सांगणार हायत. मग आपण कशी काळजी घेऊ शकतो.
हा हा हा बरोबर बरोबर हल्ली बगा लयी
पण आय बघ न शिबिर म्हणतो ना आपण. अ डोळ्यांच. हा डोळ्यांचा चेकअप आय फ्री मध्ये. त्यांनी कॅम्प हे केलंय. तिकडच निघालोय आत्ता.
अरे वा चांगलंय की. मणजे आता बगा माणसांच सगळ्यांचं स्क्रीन टाइम जवळ जवळ आहे का नाइ दहा तासाच्याआसपास गेले बघा लयी जणांच.
हो हो बरोबर आहे.
कमीत कमी नव्वद टक्के जन असतीली. की दहा तास कमीत कमी फोन बघत्याती. सतरा पंधरा सोळा सतरा वर्षेची पोर.
हम्म
ऍडिक्टेड आहे ती हो. ती स्क्रोल रील दिवसभर रील स्क्रोल करत बस ते ती इंस्टाग्रामला परत युट्यूबच्या त्या शॉर्टस. अस
तर म्हणजे इस्पेशली त्या बारक्या मुलांसाठी म्हण, किंवा अठरा वर्षाच्या खाली मुलांसाठी.
अ ते ठेवलंय म्हणजे कळालं पाइजे ना. हा म्हणजे हा बरोबर ती अ अवेर राहिली पाहिजेत. की काय होऊ शकतं. म्हणजे कस सगळी वापरत्यात. मग कुणाला माहित नसतं ना की त्याच परिणाम किती वाईट होऊ शकते. किंवा आपले डोळे जाऊ शकतेत. जास्त पण ताण आल्याने मायग्रेशनचा त्रास होऊ शकतो. तो असं म्हणजे हा कुणाला इतकं हे नसते. परत ऍडिएशन तुला माहितय का? जे फोन मधून एडिएशन्स निघत्यात त्यातून किती म्हणजे कि ते हार्मफुल इतकं हार्मफुल आहे ते आपल्यासाठी. पण आप आपल्याला जाणवत नसतय. पण आतल्या आताच आपल्याला संपवत चाललेलं असतय. मग ते अस एका पॉइंट अस येतो की म्हणजे अ काय म्हणतो आपण. एक पॉईंट असा येईल की काहीतरी म्हणजे डीजीस आजार आपल्याला होणार. बरोबर का नाही.
हो त्या रेडिएशन पासून मी ऐक म्हणजे कॅन्सरचा धोका जास्त वाढतो. त्या रेड रेडिएशन पासून असं म्हणजे हल्ली बघितलं ना कॅन्सरचं प्रमाण खूपच वाढलय. त्याला अस मी ऐकलंय की, त्या रेडिएशन पासूनच कॅन्सरचे धोके वाढलेत हल्ली.
हो बरोबर तेच ना.
आणि त्यात आपल्या इथं कॅन्सरचे हॉस्पिटल पण कमी आहेत. आणि एखाद्या
बाकी तुला काय काय माहित आहे. मला सांग ना जरा दोन मिनिटं. म्हणजे कस आपण काय म्हणतो आपण कस आवेर राहू शकतो म्हण किंवा कस हो काळजी घेऊ शकतो तुला माहित असेल ना थोडंसं
मेन म्हणजे काय केलं पाहिजे आपण जेव्हा झोपतो तेव्हा फोन आपल्या आपल्यापासून कमीत कमी एक दहा फूट तरी लांब ठेवला पाहिजे. कारण त्यातून रेडिएशन निघत असतात. आणि शक्यतो स्विच ऑफच असावा नाय त त्याचा डेटा तरी ते नाय जमलं तर डेटा तरी ऑफ करायचा. आणि शक्यतो फोन टाळायचाचं आता बघा आणि सारखा पण वरच्या खिशात नाय तर खिशामध्ये असा काय काय माणस माहिती हाय ना फ्लेक्स करायची सवय असते त्यांना म्हणुन ते
हम्म
कुठं जरी चालले तरी वरच्या खिशात फोन ठेवून फिरतात पण त्याचे खूप धोके आहेत. माहिती आहे का कारण तुम्हाला माहितिये. आपलं हृदय असतय अ लेफ्टला हा आपल्या अ शर्टचा किस्सा पण असतोय लेफ्टला मं त्या किशात आणि संपर्कात येऊन काय काय यांना हृदयविकाराचे पण त्रास वाढलेत. त्याच्यामुळेच म्हणजे आपण ऐकतो ना त्यानां अटॅक आला तर त्याच्यामुळे म्हणजे हे त्याच्यामुळंच घडतंय.
हम्म बरोबर आहेत बघा
आ आत्ताचे पॅरेंट्स कसे आहेत बघा हे पोरग खाय ना जेवत नसल काय खात नसल की त्याला मोबाईल देत्यात कार्टून दाखवत्यात आणि ते मग खायला चालू करत. ते पण चुकीच आहे. त्यामुळं आता तुम्ही बघ तांना शाळेमध्ये किती तरी नुसतीच आंग सिनियर के जीस जुनिअर के जीतल्या मुलांना किती तरी फिफ्टी पर्सेंट मुल असतील त्यानां चष्मा लागलाय. आणि ते पण मोठे मोठे नंबर आहेत झिरो पॉईंट फोर झिरो पॉईंट थ्री मध्ये नंबर आहेत.
म्हणजे आत्ता आत्ता मुलं म्हणजे जन्मताच त्यांना अ नंबर असतो. म्हणजे नंबर म्हणा किंवा विटॅमिन ची कमी म्हणा ही जन्मताच आता मुलांमध्ये होऊ लागले तर म अशी आता पासना पेरेंट्सनी पण तशी काळजी घेतली पाहिजे ना.
आणि तुम्हाला माहिती ये जास्त फोन जे बघतायत ना म्हणजे मुलं त्याच्यामुळं इंडियात आपल्या हाय का नाय विटॅमिन डी डिफिशियन्सी जास्त हाय म्हणजे कुठं जातच नाहीत ना म्हणजे कोवळ्या उन्हात कोणाचा संपर्कच येत नाही.
हूं परत नंतर आता आता फोन हं कुठ जाण पण नाही सारखं मग परत मुलांना जंक फूड म्हणजे हवं असतं. मग फळं वगैरे पण खात नाहीत मग शी ई ची पण कमी असते मग असं आहे मग त्याच्यामुळं कसं. अव्हेर राहिलं पाहिजे आणि काळजी पण घेतली पाहिजे आणि आज आत्ता कसं कि आपण बाजारातून पण काही पण आणतो पण ती त्यात म्हणजे पॉइंट वन पर्सेंट का होईना केमिकल हे असतच. काय ऑर्गॅनिकली सगळं आता हे नसत केलेलं. म आपल्या हातात आहे ना कि आपण किती म्हणजे हे करायचं. अ म्हणजे ऑर्गेनिक किती आप म्हणजे जास्तीत जास्त आपण कसं ऑर्गेनिक खाऊ शकतो. तो आणि गावाकड. लोकांच कस आहे बघा ना म्हणजे राणा तुगवले खातात पण तरी पण. अ केमिकल हे असतात फवारण्या म्हणा किंवा. अ पेस्टिसाईड्स वापरत. असतंच.
हल्ली हल्ली शंभर मधलं फक्त दहा पर्सेंटच असेल. किती ऑरन ऑर्गॅनिक फ्रूट्स असतात किंवा भाज्या.
तिथ उघणार. अ कसं पूर्ण सगळं ऑर्गॅनिक असायचं बिना फवारणीचं बिना कशाचं. पण जस जसं असं काळ हे होत चाललंय तसं तसं अ. फवारण्या म्हणा किंवा जमिनी जमिनी एवढी आता. अ म्हणजे माती पण एवढी आता आधी सारखी. कि फरटाईल नाही राहिलेली हम्म हम्म बर बर. आणि एवढी फर्टाईल पण नाही राहिली बरोबर हम्.
हा.
बरोबर म तेच की आपण स्वतःच काळजी घेत. पाहिजे कारण. आपल्याला तर माहित नाही ना कि पुढे जाऊन काय होऊ शकतं किंवा. अ काय परिणाम भोगावे लागू शकतात.
ते झालंच ते झालंच. त्याच्यामुळ पॅरेंट्स अवेअर राहिलं पाहिजे. मुलांच्या बाबतीत आणि.
हा पॅरेंट्सनी पण म्हणा किंवा. आ आजकाल कस झालंय की मुलं फोन मध्ये काही पण बघतात मग हेच हवंय तेच हवंय. नंतर म्हणजे जंक फूड वगैरे बघितलं की मला हेच. पाहिजे मग फळ वगैरे खायला नको म्हणतात हा.
जंक् फुड. अजिबात चांगलं नाही कारण जंक फूड मध्ये माझ काय पण म्हणा मैदा वापरतात जास्त माला. पिझ्झा बर्गर असल्या आता आणि आणि चायनीज. चायनीज वगैरे निघालोय चायनीज मध्ये तर विनेगर वापरतात ती आणि विनेगर रोज रोज म्हणजे. आपल्या शरीरात गेलेलं चांगलं नाही ना आणि.
तर हे टाकते त टेस्ट येईला काय म्हणतात त्याला मी विसरलीस ते ज. अ. टेस्ट येण्यासाठी चायनीज मध्ये एक पावडर वापरते आजिनो मोटो वापरते बघा त्या.
हा हा.
हम्म.
आणि त्याच्यामुळे किडनीवर डॅमेज होत परिणाम होत.
हम्म आणि आता तर बघा किती तर मुलांना किडनी स्टोन पण लहान लहान वयातच होय लागलेत बघा बोरचं पाणी म्हणत आजकाल कस आधी हम्म
नाही ते पाणी पिणी प्यायचं विसरतात
हम्म तेच कि पाण्याची कमतरता म्हणा आणि पाणी पण कुठच एवढं आपण फिल्टर लावलं तरी पण असतच नव की म्हणजे राहतच नाही तेवढं म्हणजे बोरचं असत की शार शाराचं प्रमाण जास्त असतं आणिग त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होते तशी पण त्यांची काही चूक नसती पाणी पिणं किंवा पिलं तरी पण बघा काय काय लोकांना प्रॉब्लेम होते कारण शाराच प्रमाण जास्त असते त्याच्यामुळे असं हे प्रॉब्लेम उद्भवते
तेज हलत
हम्म
आता
बाकी मग तुमचं काय चाललंय
ऑरगॅनिक काय राहिलं नाही हो.
हा मग तुम्हाला तेच म्हणलं ना. जे पॉइंट वन पर्सेंट म्हणा किंवा क काय पण म्हणा आजकाल अ म्हजे फवारणीशिवाय किंवा पेस्टिसाईड्स न टाकल्याशिवाय काही सुद्धा उगवत नाही म्हणजे आधीसारखं ऑर्गॅनिक काही नाहीेच हम्म
ऑर्गॅनिक भाज्या फळे त्यांना तर मार्केट जास्त आहे पण ते फार कमी माणसं पिकवतात त्यांचं म्हणजे अवेअर नाहीत माणसं की म्हणजे ऑर्गॅनिककडे वळावं
किंवा म्हणजे त्या बाबतीतलं एज्युकेशन महत्त्वाच आहे कि कसं पिकवलं जातं हम्म आणि त्याचे प्राइजेस पण भरपूर असते बघा की आता आजकालच्या हच्यात हम्म.
बरं ठेवू का मी.
हा मी पण जाणार आहे चला जाते मी पण बाय बाय